हा ऐकू येतात
हॅलो, आवाज खूप कमी येतोय
नाही मी बोलायलीये मोठ्यानं बोलायलीये.
हा, हा. हॅलो. नमस्कार कशे आहात तुम्ही ताई?
हा छान आहेत.
बस एकदम मजेत, तुमच्याकडे पाऊस वगैरे सुरू आहे का नाही.?
नाही एवढा नाही आहे पाऊस काय, तुमच्या इकडं?
अरे हो, आमच्याकडे तर आहे चांगलंच चालू आहे.
हम्म
आ आता इतक्या अच्छा, आता मग गरम होत असेल?
गरम काय, इथं बारा महिने गरमच.
अच्छा, बर, बर, ओके. हुं.. बरं, बरं हूं...
महाराष्ट्रा बाहेर आहे मी त्यामुळं.
अच्छा, अच्छा, बरं, बर तरी आता पावसाळ्याचे दिवस म्हटलं की, पाऊस सगळीकडच असतो.
पण एवढं नाहीये. म्हणावा तेवढा नाहीये म्हणजे बारीक येऊन जातो, कपडे वाळत घातलेले भिजवण्यापुरतं.
अच्छा! अरे वा चांगलंय आमच्याकडं तर इत म्हणजे इतका पाऊस आहे आणि नेमका बरोबर मुलांना शाळेत सोडायला जा घ्यायला जा बरोबर त्या टाइमला जोरात येतो आणि
हं... आता नेमकी नेमकं जाताना- येताना चालू होतो.
हो एकदमच त्यांच्यामुळे काय मुलं पण मग उशिरा जातात. स्कूलला पोहोचायला उशीर होतो, घरी यायला पण त्यांना खूप उशीर होतो त्यां ना कसं अभ्यास करायलाही म्हणजे असं वेळ मिळत नाही त्याच्यामुळे. पार्कची थकवून मुलं जाण्या-येण्यातच थकून जातात.
आणि होमवर्क एक खूप असतो, मग ते कंटाळतात.
हा भरपूर त्यांच्या मागे आपली कसरत असते, म्हणजे असं ते होतं की, आपणच स्कूलला जातो आणि आपलंच होमवर्क आलेला आहे.
नाही. मुलांची चिडचिड होती वो मग आपण अभ्यास कर -कर म्हणायचा त्यांना टायर्ड झालेलं असतं.
हो, त्यांच्या मागेच लागायला लागतं अक्षरशः. आणि आता अ त्यांन त्यांची पद्धत पण म्हणजे शिकवण्याची आहे चांगली, पण तरी इतकं करायला देतात. की त्या मुलांना नको -नको होतं कधी -कधी. मुलं असे कंटाळतात कि, आई बस झालं तर किती अभ्यास करायचा असे बोलतात.
हूं... क्लासवर्क वेगळा, होमवर्क वेगळा.
हो मग
तिकडं
टेस्ट वेगळं.
आणि बुकमध्ये लिहायचं नोटबुक वेगळ्यापेक्षा हे आपलं. क्लासवर्क, होमवर्क, ते झालं की आणि टेक्सटबुक मध्ये लिहा.
अजून हो, तेच-तेच माझ्या मुलांना पण, आता अ टेक्स्टबुक आहे, वर्कबुक पण आहे, परत मग नोटबुक पण आहे, म्हणजे नोटबुक मध्येही लिहा, वक्बुक मध्येही लिहा. परत घरी पण, अभ्यास करा. त अ म्हणजे शिकवतात, खूप छान, पण आ त्याचे, म्हणजे खूप सोपी पद्धत पण आहे, शिकवतात पण सिलेबस थोडा जास्त य.
सिलॅबस पेक्षा, म्हणजे कसय आता जसं, म्हणजे हे वाढल, तसं टेक्नॉलॉजी, हे ते म्हणण्यापेक्षा अप जास्त मुलांचं, हम् वयापेक्षा जास्त माहितीये, मुलांना आता.
पेक्षा जास्तय, तेन म्हणजे पण ते, ते टेक्निकली, त्यांना असं वाटतं की, मुलं जेवढे कमी वयात, जास्त शिकतील तेवढं जास्त, शिकवलं पाहिजे आणि त्यांची ग्रास्पिंग पॉवर, पण लहान मुलांमध्ये, जास् त असते, लवकर कॅच करतात, सगळं. त्याच्यामुळे, जेवढं जास्त शिकवता येईल, शिकवायचं, असं असतं.
पण, त्यांना पण हेवी होत, कंटाळतात. अक्षरशः बस-बस होते, माझ्या मुलगा, तरी कंटाळ, त्याला तेच -तेच करायला आवडत नाही, दुसरं नवीन काहीतरी दे. नवीन काही, हं म आता, हे एकच सब्जेक्टच क्लास वर्क, होमवर्क किंवा आपलं वर्कबुक, टेक्स्टबुक सगळं त्यातच तेच-तेच, लिहायचं म्हटलं की, कंटाळ
कंटाळतात, हो, तेच मुलांना पण नवीन-नवीन टेक्नॉलॉजीचं आणि नवीन-नवीन सिलेबस एवढा, आहे ना हम्म, कि त्यांना आणि वर्षभरात, कम्प्लीट पण करायचा असतो. त्याच्यामुळे, काही शाळांमध्ये, तर इतका पटापट पटापट ते सिलेबस संपवतात, मुलांना येतय, नाही येतय, बघतच नाही.
त्यांना काय माहितीय, आपण ट्युशन ला घातलेस, ते माहितच, त्यांच वर्क काय शिकवणे. मला कितपत समजले, एक-चार-पाच मुलांना समजले की, संपला, असा विषय, होऊन जातो ना, म्हणजे सगळेच काय ट्युशनला, जात नसतात.
सगळेच, काही जात नाही, आणि लहान मुलांना ट्युशन लावून पण काय फायदा नाही, असं वाटतं ना, लहान मुलांना, आपण घरी बसून शिकवलं, किंवा शाळेत व्यवस्थित शिकवलं तिथं जास्त, बेनिफिट ये, असं मला वाटतं.
हम्म, पण ते आता, एक फॅशनच झाली, माझा मुलगा ट्युशन ला जातो, माझी मुलगी ट्युशन ला, मी नाही घातलं, मुलां
मी, मी पण नाही, म्हणजे पाचवी-सहावी पर्यंत, तरी जोपर्यंत, म्हणजे आपण शिकवू शकतो
हा.
आपणच शिकवलं पाहिजे, आणि असं वाटत अरे आपण फीस भरतोय, स्कूलची एवढी फीस भरतोय मग स्कूलमध्ये का नाही शिकवत, हे लोक, स्कूलमध्ये शिकवलेलं आणि जास्त व्यवस्थित, मुलं शिकतात, मला असं वाटतं.
मला पण असंच वाटतं, कारण आणि ट्युशनचा आणि अभ्यास वेगळा, किती करणार ती मुलं, करून-करून तरी त्यां चे जीवाचं, किती हाल, बगवत
हो, हो ना, तेच ना, तेच ना. म्हणजे अक्षरशः आता शाळांचा टाइम पण एवढा झालाय, की संध्याकाळी त्यांना खेळायला पण टाइम नसत. तो एवढा फार घाई जर होमवर्क करायला बसले, नंतर अभ्यास. सही आहे एक्झाम आल्यावर. आपण म्हणतो, अरे अभ्यास करा, रे अभ्यास करा. मग ते अभ्यास करायला बसले तर मग ते मैदानी खेळ त बंदच झाले मग.
त तर नाहीच नाही येत नाहीच नाहीेत तिला म्हणजे शाळेत जेवढे खेळले असतील किंवा म्हणजे? काय तर त्यांचा असं स्पोर्टस टाइम असेल तेव्हा तेवढंच. पण घरी त्यांना नाही मिळत, घरी नाही वेळ मिळत त्यांना अजिबात नाही.
अजिबातच नाही.
आता मुलगी धहावीला आहे ते काय येईल फी वगैरे घ्यायचंय बघा, इतकं लिहीती, इतकं लिहीती. बाप रे! मी तर म्हणते पोरींचे संविधान लिहून टाकशील बाई तू, म्हणतोय मी इतकं लिहिती, इतकं लिहिती बापरे! ते एक बुक लिहिल्यासारख आहे सगळ्या विषयांचं. हा, ते काय प्रकार आहे मला अजून कळलेलंच नाही. म्हणजे एका? एका आपण लेसन वर शंभर, शंभर क्वेशचन तयार करायची.
अच्छा.
हा मग ते इतकं हेवी झाले मुलांना, बापरे! मला बघूनच बापरे, मी पण आम्ही पण शाळा शिकली खरं, इतकं काही लिहिल नाही बाबा मी तर कधी लिहिलो नाही.
कधीच नाही आणि दहावीला तर तर दहावीला तर एवढं नाहीच लिहायला लागत असं वाटतं मला, म्हणजे स्व स्वतः लेसन मधून अ प्रश्न काढायचे अस अशी पद्धत असेल ती.
नाही, नाही, नाही त्यांनी काय पीडीएफ पाठवतात. म्हण ते सरकारकडूनच आहे ते. हा इकड म्हणजे आम्ही कर्नाटकात आहे. इकडच सांगते. ते हा इथं काय पद्धत आहे मला माहित नाही पण मला तर कधी मी कधी बघितलं पण नाही असं काही आहेल. पीए अस काही नावाच आहे ते, पण मुलांचा अभ्यास होतो म्हणतात त्याच्यात एका लेसन वर तुम्ही शंभर शंभर क्वेश्चन मग तिथेच होऊन जात.
हा, होतय तस पण होत. माझ्या, माझ्या मुलाच्या वेळेला पण म्हणजे सहावी, सातवी पासून त्यांना स्वतःहून अभ्यास करायला शिकवलं जेव्हा, म्हणजे पाचवी पर्यंत सहावीपर्यंत तर टीचर्स क्वेशन वगैरे आन्सर वगैरे लिहून द्यायचे मग नंतर त्याच्या त्यांना म्हणायचेत तुम्ही लेसन मधून बघा, तुम्हाला किती क्वेश्चन बनवता येतात. म्हणजे त्याच्यामुळे कसं मग? स्वतः लेसन वाचतात आणि चांगल केअरफुली वाचतात. त्याच्यामुळे त्यांना लक्षात येतं की किती क्वेश्चन आपण काढू शकतो, मग असा क्वेश्चन आल्यावर अ कसं आन्सर लिहायचं? कारण आता समजा चाळीस मुलं आहेत. तर चाळीस मुलांची पद्धत वेगळी असणार ना, क्वेश्चन काढायची त्याच्यामुळे आणि मग ते क्लासमध्ये जर अ सांगितलं तर मग अ दुसऱ्या मुलांना एका मुलांन सांगितलं तर दुसऱ्या मुलाला ही कळतं की असा क्वेश्चनपण येऊ शकतो. हा क्वेश्चन अशा प्रकारे पण बनवू शकतो, विचारू शकतात एक्झामला तर मग याच आन्सर कस लिहायच? तर मे बी ते तस असेल आणि चांगलंय मला तरी असं वाटत. क त्याच्यामुळे ते मुलं जास्त केअरफुली लेसन वाचतात. आणि त्याच्या मने मग ते लेसन पूर्ण लन होतं एक प्रकारचं. पाठचं होऊन जातो. त्याच्यामुळे मग ते
एक मुलगा हुशार आणि त्याच्या बाजूला जरासं म्हणजे कमी हुशार म्हणजे त्याला काही अडचण आली तर इकडंच्या मुलग्याने मुलग्याने इकडच्या मुलग्याला शिकवायचं किंवा सांगायचं इथं चुकतेय तुम असाइन पद्धत आहे शाळेत. ते एक भारी आहे बघा.
अरे वा हे छान हे छान, आम्ही पण शाळेत होतो तेव्हा असंच कराय म्हणजे आम्ही निबंध वगैरे आपल्याला जेव्हा होते तेव्हा आम्ही एक्सामची तयारीला लागलो ना, की आम्ही असंच करायचो. हा निबंध तू पाठ कर. आणि मग आपण टायमिंग डिसाइड करून आपण आम्ही अस एक्झाम सारखं रेस लावायचो. कोणाचं पहिले होतं. आणि कोणाच किटी किती पाठ होतं. आणि मग एकमेकांना म्हणून दाखवायचं. कॉलेजमध्ये असताना सुद्धा आम्ही असंच करायचं. एक प्रश्न तू पाठ कर. एक प्रश्न मी पाठ करणार. आणि मग तो समजवायच. चा एकमेकींना की मग दोन क्वेशन लगेच तयार झाले आपले. आपल्याला वेगळा वेगळा टाईम नाही द्यावा लागला. एका टाइम मध्ये हा ग्रुप डिस्कशन सारखंच. मग त्याच्यानंतर टाईम वाचतो. आणि आपलं बोलायची पद्धत लिहायची पद्धत ते पण समजते. एकमेकांचं शेअरिंग होत. विचार असं
ते आणि लगेच लक्षात्र पण लक्षात पण राहतं. म्हणजे स्वतः एकटं वाचत बसण्यात येणे दोन्ही दोघीनी तिघीने मिळून केला की, अभ्यास वेगळा म्हणजे
बरोबर आणि आता प्रॅक्टिकली पण खूप जास्त तोय म्हणे शिकवतात. आपल्या वेळेला एवढे प्रॅक्टिकल्स नव्हते कधी
नाही नाही.
ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी जास्त लहान मुलांना ॲक्टिवेशन व्हिटी थ्रू शिकवलं जातं. सायन्स वगैरे प्रोजेक्ट जे असतात. प्रॅक्टिकल ते असं समोर करून दाखवतात. लहान मुलांना सुद्धा छोटे छोटे आपल्या वेळेला काहीच नव्हतं. आपल्या वेळेला फक्त सगळं लेखी होतं.
तेव्हाची म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगली होती. आता एकदम काय सांगायला एवढं पुढे गेले. सगळे येऊन
हो. आता ए आय आहे. अ म्हणजे आता मुलं बघून बघून लवकर शिकतात. त्यांचं म्हणणं असंय. अ असं पाठांतर लेखीकरण्यापेक्षा बघून लगेच शिकतात. त्याच्यामुळे आता ते सगळं विज्युलायजेशन शिक्षणच्या थ्रू सगळं चालू आहे. असं करतात स्कूलमध्ये पण.
चांगलंय ना, खरं ते.
हा म्हणजे खेळीच्या थ्रू शिकवलं जातं त्यांना.
हम्, म्हणजे मुलं लवकर शिकतात.
छान वाटलं तुमच्याशी बोलून ओके थँक यू.